हॅलो. मग स्पष्ट येते. घरात. नको जाऊ घरात आवाज येणार नाही.
हा हा चहा पाणी घी. चांगला तारटणी आली पाहिजे.
हो. काय म्हणते.
घरी बरे का सगळे.
बरे.
हा.. हा.. तुझा भाऊ काय करतो का आता?
माझा भाऊ माझा भाऊ काय कॉलेजला जातो घरी येतो. घरी असत.
हा. हा. हा. हा. आता किती वर्ष आलाय.
फर्स्ट इयर ल
हा ना त्यांच्या याला हे आहे का स्कोप आहे का
आम आहेय ना
हम्म तेच पुढं तेच व्यवस्थित झालं पाहिजे शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे जॉब अवे्लेबल पाहिजे त्याला
हय ना
हम्म ह
काय म्हणते हो मग टनचाल बरबल
पावसाचे कसे जात कॉलेजीला
ते काय त्यांच्या सोय केलेल्या आहे ना
हह हा तेच तरी आपलं खेड्यावरून शहरात कॉलेजला जाणं अवघडे
हम्म
तू कशी जायची तू कशी जायच कॉलेजला
मी गाडीवरच जायच
हम हा तुझं किती शिक्षण झालं काय बायो लटोलाट्या आ
माझ झा आता पंधरा झार
बोल ना भाई पट पट बोल हा
माझे ग्रॅज्युएशन झाले पोलीस भरती
हा हा कुठून द्यायची कुठून कोणत शहरातून द्यायची ठाणे मुंबई पुणेातु
एक नासिक टाकायचं
हा हा
ब
चांगला प्रयत्न करा आता हम्म हम स्पोर्ट कोटार
हम्म
कोणता गेम खेळत होते
हँडबॉल
हॅँबॉल हम अजून काय चालल मम्मी त्यांचं बरे सगळ्यांचं
ती पोपनच बर नाही आता पप्पा कपडस्त्री करते बुधवारीला पंढरपूर
हम्म हम्म तुम्हाला नाही जायचं का म
जाणार आहे आम्ही मागून जाणार आहे पण आत्ताला घेच नाही
जायचं ना मग लगेच घरी तर पाण्या पावसच काही काम न
जोडी नाही बाकी कोणी
हम् हा हा दोन चार कॉलेजच्या पुुरी तयार करायच्या
त्या नाही यायच्या
हा हा ते तुझ्या मागच्या अरषीच्या मैत्रिणी पाहिच्या ना जमा करून त्यांना विचारून पाहिजं तुझी ती ते बहिण तिला विचारायचं हं
येणार आहे ना ती पण
येणार आहे का आत्याला घेऊन जायचं आजीला घेऊन जायचं तुझ्या हम्म अजून काही आज काय भाजी केलेली होती
वांगे बटाटे वांगे वांगे
हा का पाहिलं ना सकाळी काय खाल्लं ते दुपार माणूस विसरून जातो आठवत नाही म्हटल्या खा दुपारपर्यंत आठवत नाही हम्म हम् अजून काही हम्म पाऊस जास्त होंडला पाहिजे पाऊसही पडत नाही
आपल्या इकडे नाही बाहेर गावांना चालू आहे
हम्म हम्म बाहेर किती पडला तर तो काय आपल्या कामाचा आपल्या इकडं पडल तच आपल्या कामाचा त्याच्यामुळे आपल्याकडे चांगला पडला पाहिजे हम अजून काय
काय
काय अभ्यासाचं काय पाहिचं काही याचं क्वेश्चन आंसर घ्यायची पोलीस भरतीसाठी
क्वेश्चन चालू आहे आता सध्या दोन मे दिवस बंद केले त दिवसभर
हा हा ते बंद केलं का बंदच होऊन जात थोडं थोडं करीतच राहायचं
नाही नाही उद्या बसन लॅबला जाऊन बसणार त्याच्यामुळे मी आता
हम्म हम्म
घरी असल का झोपून नेत त्याच म्हणून
हा हा अजून काही अजून काही
काय नाही दादा आला का नाही
नाही ना अजून त्याला घ्यायला जायला लागेल त्याला घ्यायला जायला लागल त्याला बसने लावलेली शाळेची
हम हम
बसवाले जास्त भाडं मागतात त्यामुळे त्याच्यामुळे बस नाही लावली
हम हम तो माझ का वा काय.
आ.
पार त्या बिस्किटासाठी उलटे पालटे पडत. तेे.
हो म आता. भूक लागली होती मला.
हा पोटापेक्षा दुसरं काय आलो नाही जास्त.
ह म काय? ह.
बरं अजून काही?
काही नाही.
पुढं एम ए ला ऍडमिशन घेऊन टाकायचं.
नाही नाही पुढं अभ्यासच नाही करायच आपण याच तरच करायच.
हा का.
मी घरी येऊन झोपून गेले होते मला झोपलेली होती. मी झोपलेलं होते तेव्हा.
काम हातात घेतलं ते पूर्ण करायचं ना. का ग का हातात घ्याेतलं तर? पूर्ण करायचं ना आपल्या भरवश्यावर राहत समोर च.
मी झोप येत होते त्यांचा फोन कुड चार्जंग लाऊ.
हम् हम् मग तिघांसानी म्हणू यायच.
मी त्यांना सांगितलं तर शोरलं तर आवाज येईन तर जाऊ द्या.
हम्म हम. त्या लगेच दाखवून मोकळा होणार
हम्म.
हम्म.
तिथ कायमचं आहे ते.
ह ती फक्त राग भर तिथेच टिकवणाच एवढं एवढी काम आहे नाही आहे ना पण मग दुसरं मी पटकन राग भरतो. हा हा काय मग पार्टी असल कुड. पार्टी अस सल कुडं आज बुधवारी. ह. कोणी नवीन फॅमिली ज राहिला येत. नवीन फॅमिली जर राहिले तं.
हम.
तेवढंच राहिलय आता दोन गे दिवस मधी. हम.
त्यांचं काय सळनाच घर बोलून घेत.
हा तोंड लय गोड हाय किग. ही आहे खाद टाईम आमच्याकडे.
येऊ ना नक्की.
तुम्ही काढल्या शिवाय करू का बंद मॅडम. बाय बाय.
ब